हो,
हॅलो.
हा बोलकी.
हम्म तेच मग त्यात बघितलीस काय.
ह अगोही आणि मला एकदमच आठवलं की आपण एक च वा टायमिंगला डब्बा आणायचो कृषशी ड्बाच आणायचा. नाही आपल्यात खायची तू गवारीे गवारीे आणायचीस. तुम्ही बटाट आणायचं. मला लाक सगळं आठवलं बसलेलंच नाही बटाट्याचा तो पराठा नाही. ची सारख्या ना नाझी चा डब्बा. बाळ ते ना पण सगळे एकोत्र बसायचं अ. तेच काय तर वेगवेगळ आणायची आपण एकत एक आवडीच.
आणायचं होय. हॅलो हॅलो हा बोल की.
एकदमच चुक ना एकदमच आठवलं ग सगळं. हा हा एकदम चुक लागलं सोड.
हा नाही मला तर शिक्षकच आठवत नाही आपलं. आपलं एन्जॉयमेंट मला आठवतोय आपण काय काय एन्जॉय केलं ते सगळं आठवते पण ते शिक्षक लोक आहेत ना त्यांचे चेहरेच मला आठवत नाहीत.
एकदा आटतते राठोड मॅडम आपले वर्ग शिक्षक होती. ती स्नेही तू मी ग्रिष घरला जायचं म्हणून मधनच. गेलेला तुम्ही तिगी गेलासा आणि मी इकड ग.
होय.
कसली मज्जा झालेली थेवा ह. बाई, आणि ग्रिशूनं काय तर पाचशे रुप पय चोरून आणलेली आठवतंय काय? अन् आपल्याला खायला वगैरे दि ली आणि मम्मी बेल्ट बेल्ट घेऊन आल
होय.
तुम सगळ्या गोष्टी आठवत्यात बाई.
तेवढं झालंय पण त्यांची मम्मी निवांत फिरत्या.
अगो परवा तुला म्हणजे माझ्या दिराचा आणि माझा विषय झालेला, भांडण झाली तुला बोलो नाही का, आणि तेव्हा रूम शोधायला म्हण गेलेलो त्यांच्या इ त मग ग्रिशी भेटली गं, मग त्यांच्या तिनं वर नेली मला बोल बोलवून, मग काय तर ग तिजा भाऊ आणि तिझी बायको काय तरी खाली आजी आजोबां सोबत राहत्यात वाटतं. आणि आजी अ ती दोघी तिघं पप्पा मम्मी आणि ती वाटतं वर राहत्यात. म्हंटलं वेगळं का राहतायसा? तर पटत नाही म्हण सांगितलं गं मला.
हा
खरं म्हणजे आता एवढं पोरगीनं केलंय म्हटल्यावर म्हणजे जरा तर गिल्ट अ म्हणजे अस ताय का नाही, पण तिला असं बिन्धास्त असत्या बाई ती.
होयच की, म मला पण परवा दी दिवशी दिसली जात होती निवांत. तर ती रोड अ रोडवरती चालत जात होती ती निवांत, लिपस्टिक वगैरे लावून मस्त.
मग काय, म्हणजे तिज्या म्हणजे तिला अफसोसच नाही यार आपण काय केलंय. अजून आपली वाट लागल्या. काय काय नाही मला तर वाटतंय की नाही ती स्टो स्टोऱ्या तेंन लावत्या ना ते पण पोरगं मला वाटतंय असंच करणार.
तिनं मी माझी तर इच्छा आहे बघ. तिनं घरा मम्मी पप्पा कुठं स्थळ बघत्यात की नाय तिथं तिनं नि व्यवस्थित करून घ्यावं आणि तिथं तिनं राहावावं, होय की नई?
तिथं पण राहिली तर तोपे बरं ग, नाही तर मम्मी पप्पांचं इन्सल्टच की.
मी तेच सांगतोय गं, तिच्याकडनंच सांगतोय कि तिनंच व्यवस्थित राहायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून तिजच
हा, नाहीतर एवढं करून मग ही राहिलीच नाही तर मग उपयोग काय, एक तर काय आईबाला नावं ठेवणार. आणि ही तर काय आहे सोड पहिल्यापासूनच फालतुक, आई बा ची आणि आब्रू जाणार म्हणून् रिस्कच घेत नसतील ग त्यांच्या घरातली.
होय ते तरी आहे, मला पण आचर्य एक एकदा वाटते बाय, त्यांचे मम्मी पप्प पा कसं काय ग बसल्यात, पण आणि मी म्हणते शेवटी त्यांचा विषय हाय, हाय की नाय? ते आ हे बघ, त्यांच्या आईवडिलाला त्यांची पुरगी जड नाय. तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? हम्म, म्हणून मी काय म्हणतच नाही बाई बोलतच नाही तिला.
अ स्नेहीचं पैसे घेतलेली ते आर सी बी चं काय ते आर सी बी का काय.
आर सी सी.
ते तर आठवतच नाही सोड, ते कसलं तरी ड्रेस घेतलेले आणि पैसे देतो पैसे देतो म्हणली, तिजं तर काय पैसे दिलीच नाही सोड, आ णि माझी अंगठी घेतलेली माहितीय काय आणि मला म्हणली माझी मैत्रिणी घालून गील्या. पुण्याला, पुण्याला मला कि- ती दिवस टोलवली शेवटी शाळा, शाळा संपली आणि म्हणून - तर ना शाळा संपल्यावर मला हि एक दिवस कि नाही. अ- त्यांच्या तो रस्ता नाही काय? चायनीजचा गाडा आहे बघ.
हा हा. हा. तो मधला.
हा. तिथं दिसली बरोबर. आणि मी सहज- च म्हणजे अशी दिसली म्हणून थांबलो ग. तर हिच्या हात- -तात अंगठी. मग मी तर काय शानी आहे. मी हातातनच काढून घेतली. तिच्या. आणि मला म्हणते अग ती - कालच आली ग ती कालच आली. मी म्हटल होय बरं झालं आली आणि मी आज घावलो म्हंटल तुला. ह
घितली. माझ्याकडे तर आधीची एक पण वस्त- -स्तू नाय सांगायेलस. काही पण नाही आपल्या शाळेचा फोटो पण नाही ग्रुप फोटो.
सोड माझ्याकड पण नाही पण तेव्हाचच-
सोनीकड हाय. अगं सोनीकडं सगळे फोटो आहेत आप - आपले आधीचे माहित आहे? शाळेतले सगळे आहेत. आपण त्या बागेत काढलेले. आपल्या पूर्ण वर्गाचा फोटो आहेत सोनीकड.
होय. तिच्याकड, तिनं मध्ये स्टोरी लावलेली की त्यात आपण नाही आहे बाई कुठं ते? त्यांच त्यांचा ग्रुपमध्ये ते पती तेन सगळे आहेत.
हा. परत ही आहे क्रांती तेन ते आहेता.
ते आपलं फोटो आपलं नाही आहेत. कारण की आपण त्यांच्या ग्रुपमध्येच नव्हतो ग, आपण वेगळच होतो.
अगं ग्रीष्मीकडे आपला कॉप आप - -पली कॉपी हाय ग्रीषमीकड. कारण काय माहतीये ज्यावेेळेस आपण बागेत फोटो काढला, त्या- फोटोग्राफर कडन. त्या वळेस तिन घेतली. तिच्याकडे पैसे होतात बघ आणि ती म्हटली की मी घेत - तो सगळ्यांच फोटोज आणि आपलं-
हा. आपल्या सगळ्यांच फोटोज तिन घेतलं. तिला कधीतरी असं विचाराया पाहिजे की या आहेत का म्हणून? दिल सोड. नाही म्हणणार नाही. साध्या फोटोवर जरी काढून दिल तरी चालते. ती घर शक्यत कोणा आता इकडं, कुणाच्या घरला ती येत नाही सोड.
फोन पण बदलला. दहा वेळा बदलत्या तो नंबर. पण दहा वेळा बदल- त्या ती इंस्टाग्रामच्या आयडी पण दहा वेळा बदलत्या. तिचं काय समजत नाही बाई.
कधी पण असं काहीतरी हे झालं क नाही समज काहीतरी आठवण आली- किंवा काय झालं का नाही तर फोन- बायचान्स कधीतरी चुकून आयुष्यात कधी केली तर काय म्हण अगो माझ्या स्वपनात आलेलीस ग तू म्हणून तुला फोन केला. एकदा फोन केली असच. किती सा सात महिन्या माग आणि तिच- काम होत काहीतरी अं. तिच कामासाठीच तिन फोन केलता आणि म्हण - -ली आणि फोन केली मी उचलला पण राहू दे कधी नाही ते केला आणि नंबर- उचलला मी तिचा फोन बघून उचलला. उचलल्यानंतर मी म्हटलं बोल की ग कशी काय फोन केलीस? लई दिवस- अस म्हणून मी तिला म्हंटल- तर मला म्हणतेया नाही ग तू रात्री माझ्या स्वप्नात आलेलीस. मला स्वप्न पडलेलं. अन -
ह
म म्ह तव प म ठवत होत आपण शाळेत अशी मज्जा केली साक्षी तू मी ते मी म्हंटलं होय आणि तुला मला आठवण आली एकदम तुझी म्हटलं तू कुठं आहेस तरी बघूया तुझ्या हात ल त म्हंटलं मी हय नि मानत मस्तय म्हटलं मी जॉबला जातो म्हटलं आता तर मला पण कुठ तरी बघ हा हा बघत बघत म्हणला आणि व्हल हा- हा बघतो -बघतो! ती करणार तर काय त्या हेच तरी पाहिजे! हा अग ती करायला तर पाहिजे ना एक ठिकाणी टिकून ह कायतर करा ना खरं तिं तर मला तर हेच कळत नाही तिच्याकड एवढं पैसे कुठ नाही येतात बाई
अग आहेत की तिचं बोल की
देत्यात तर काय?
काय माहीत काय हिज्याकडनंच घेतो.
घेतात हा मला पण तेच कळत नाही.
काय माहीत बाई तिच तिला माहित तिझी लाईफ आपण तरी तिला शाळेत किती ते समजवलं पाहिे काय ती ऐकत नाही बाई शेवटी त्याची लाईफ तिचं डिसिजन सगळ
हो की आपण कोण बोलणार आणि आता ते आपल्याला अध्यात मध्यात पण धरत नाही पण ठीक आहे एक सवय हा पण ति एक तिची सवय आहे की कुठतरी बाय चान्स दिसलोय आपण काय पण किंवा आपला फोन वगैरे काय ते तरी आपण केलाय किंवा तिने स्वतः कहीतरी खरं ती बोलत्या व्यवस्थि
व्यवस्थित होय कधी झिडकावत नाही काय नाही असं म्हणजे फालतू पण काय बोलत नाही सर
हा म्हणजे आपल्यासंग एकदम व्यवस्थित बोलत्या विचार त्या कसय कायय आता कशी असतो कुठं आहेस तू असं म्हण म्हणजे व्यवस्थित जरी आप आपण आता कसं दोघी जण एकमेकीची काळजी करून बोलतोय तर तसंच ती पण आपल्यासग बोलत्या काळजी करून करून आपले की हा कसे आहे ते एक तिचं चांगलं आहे स्वभाव
होय मध्ये पण मी त्यांच्या सांगितलं नाही का घरात गेलेलो रूम बघायला! तेव्हा पण माझ्या संग लई छान बोलली. बाई आणि म्हणजे हली इतक्या दिवसांनी भेटलोय तर तिचा चेहरा आठवत नाही. आनंद पण होता मला नंबर दिली हा
हा!
खरं तिचा नंबर का कायम स्वरूपी नसतोय बाई
मध्येच अनलिमिटेड होत्या
होय खरोखर व्यक्ती नाझी आणि ना जे आणि काय वेगळ्याच झालं आता नाझी वेगच झालं
हो झालं कि तिचं आता ती तर टिकली सोड मधी तिच्या बहिणीच काय म्हण झालं म्हणत होती तेच की
आं!
मध्ये तिच्या बहिणीचं पण पाप काय झालं म्हणाल तीस की तूच
काय माहीत बाई खरं - खरं! होय मी सांगितलं काय खर काय खोट काय माहीत ग कारण की मी पण तिच्या एवढे क्लोज नवू नाही.
होय आता श्रद्धा पण कुठे दिसतच नाही सोड श्रद्धा पण आता गायब झाल्यासारखी झाल्या!
त्यांचे इथ नाजेचा विषय झाला कि नाही तेव्हापासून त्यांच्या आई बा लई म्हणजे स्ट्रिक्ट ते घेतलेय त्यांना
होय!
नाझीचा बाळ किती मोठा विषय झालाता कॉलेजमध्ये
काय सांगल्यास होय!
त्या वेळी सगळे येऊन म्हणायचे स्विमिंग पूलवाले कुठे आहे.
हम्म कॉल करकी चालतंय परत!
हा हा.